हॅलो हा बोला.
हा आवाज येतोय मॅम तुम्हाला माझा?
हा हा येतोय येत..
हा मॅम ऍक्च्युली मला म्हणजे तुम्ही एकदा मला वि.. चारला होता चायनीज बद्दल त्या रेसिपी बद्दल. पण त्यावेळी मला टाईम नव्हता तर मला आता टाईम आहे मग मी एक दहा.. -पंधरा मिनिट मध्ये तुम्हाला ती रेसिपी सांगेन तर मग तुम्ही ऐकायला तयार आहात का?
हो हो आहे आहे बोला ना.
हा बघा आता सगळेजण म्हणतात की चायनीज चायनीज खायला चांगलं नसत शरीरासाठी घातक वगैरे असते मग त्यामध्ये असा एक घटक असतो की तो आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो. मग तो घटक वापरताना म्हणजे आता बघा बाहेर आप.. ते बघतोय हायजीन वगैरे काही नसतय, स्वच्छता वगैरे मग ते आपण सगळं मेन्टेन वगैरे करून घरातच सादं, स्वच्छ आपण तयार करूया असं मला वाटतंय. मग त्याबद्दल कधी आपण आता म्हणजे चायनीज बनवताना ना भरपूर म्हणजे एक चार-पाच तरी आहेत म्हणजे जे आपल्या नूडल्स असतात ते उकडून घ्याय.. म्हणजे बॉइल करून घ्यायचे त्याच्यानंतर आपलं जे भाजीपालायच कट करून ठेवायचा त्यानंतर ते मिक्स करायचं त्यामध्ये सॉस वगैरे घालायचं मग त्याच्यानंतर गार्नशिंग धार्मिकसाठीठी वेगवेगळ्या पद्धती म्हणजे वापरायच्या अशा पद्धतीनं ना वेगवेगळ्या पद्धतीन आपण चानीज म्हणजे चायनीज जे नूडल्स आहेत तर आता चायनीज म ला नूड तो आ नूड ब ब बाजारामध्ये ना सहज उपलब्ध असतात आता नूडल्स आपण घेऊन यायचं आणि ना ते सुट्टे सुट्टे व्हायसाठी एका मंद आचेवर एक कडई घ्यायची आणि कडईमध्ये गरम पाणी घालायचं आणि गरम पाणी घालताना ना त्यामध्ये अ थोडस तेल टाकायचं त्यामुळे काय होतं जे आपले अ नूडल्स आहेत ना ते असं एकमेकांना शिकत नाही तसं सुट्टे सुट्ट होतात म्हणजे सुट्टे सुट्टे असले की कस आपल्याला खायला छान लागत मग ते आपण उकडून घ्यायच बॉल ून घ्यायच आणि ना ते थंडपण टाकून देतं म्हणजे ते खूप छान अस म्हणजे बॉल झाल्यावर टाकल्यानंतर त्या खूपटुीत असं होऊन जातं आता हा झाला पहिला टप्पा तर त्याच्यानंतर हो त्यानंतर त्यानंतर ना दुसऱ्या टप्प्यामध्ये ना ज्या भाजीपाला असतात आपल्या म्हणजे आता कांद्याची पात असते कांदा असतो कोबी असतो आणि गाजर असतो म ते जे अ आपण जो भाजीपाला घेणार हा भाजीपाला आपण त्यामध्ये घातल्यानंतर ना लहान मुलांना एक एक आवडत नसतो काही भाजीपाला तर त्यामध्ये घातल्यानंतर लहान मुलं आवडीने खाऊ शकतात तर तो जो भाजीपाला आहे कांद्याची पात खूप बारीक चिरून घ्यायची कोबी असा लांबडा लांबडा छान दिसेल असा बारीक कट करून घ्यायचा त्यानंतर गाजर देखील खूप आपल्या शरीरासाठी चांगला आहे ते पण बारीक कट करून घ्यायचे आणि कांदा देखील छोटासा अस कट करून घ्यायचा आणि ते जे सगळे कट करून बारीक चिरलेले असतात ना ते काय करायचं साडला ठेवायच आता त्याच्यानंतर आता सॉस म सांगतेता सॉसमध्ये पण चिली सॉस येतो सोया सॉस येतो रेड सॉस येतो हे सॉस सगळे बाहेर बाजारामध्ये मिळतातच आता टोमॅटो सॉस एक मला माहिती येतो कस करायचा तर त्यासाठी ना प्रथम म्हण एक दोन तीन टोमॅटो घ्यायचे आणि ते मस्तपैकी अस बॉइल करून घ्यायचे म्हणजे शिजवून घ
म्हणजे तुमला दम भरणार नाही
अस बॉईल करून घ्यायचं आणि मग त्यानंतर ना बॉइल करून घेतल्यावर ते अस त्याची जी साल असते ना ती काढून घ्यायची काढून घेतल्यानंतर ना मग ते आपण मिक्सरला लावायची त्यामध्ये ना थोडस मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची जेणेकरून ना खूप छानशी चवी मग ते असं मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि मग काय करायचं अ जे आपलं चहा चहाची गाळणी तुम्हाला माहित असेल माहितच असेल त्याला आपण शोधणं असं म्हणतो तर ते घ्यायचं आणि त्यामध्ये ते मस्तपिक गाळून घ्यायचं जर याने पॉसिबल नसेल ना तर आपण एका सफेद पांढऱ्या कपडाने देखील आपण ते गाळून घेऊ शकतो मग ते घेतल्यानंतर त्या तो जो स्वासत तो तयार होत आपला आता त्यानंतर काय करायचं तर अशी छोटीशी आपल्या घड म्हणजे आपण बाहेर बघतो चायनीजच्या गाड्यावर वगैरे मोठी अशी कडई असते तर आपल्याकडे ती सहज उपलब्ध होणारी नसते मग आपण छोट्याशा कडईमध्येध्ये थोडस तेल घ्यायच आणि तेलामध्ये त्या आपल्या ज्या भाज्या आहेत म्हणजे कांद्याची पात कांदा कोबी वगैरे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते मस्तपैकी असं सगळं फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी अस शिजून घ्यायचं थोड अस शेलो फ्राय टाईप मग त्यामध्ये सॉस वगैरे घालायचं म्हणजे आपला रेड रेड चिली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो सॉस वगैरे घालायचं कमी प्रमाणात घालायचं जास्त प्रमाणात आपण ते नाही घालायचं मग त्यानंतर जे आपण अर्धे उकडलेले जे नूडल्स असतात ते त्यात टाकायचे आणि दोन चमचे घ्यायचे कारण आपल्याकडे बाहेर जशी गाड्यावर स्पल मोठ्या असतात तसे आपल्याकडे इझिली अवलेबल होत नाहीत मग दोन्ही चमकने आपण ते खाली वर वरून खाली वगैरे असं करून घ्यायच मस्तपैकी पद्धतीने म्हणजे जेणेकरून ते सगळा सॉस वगैरे जे आपण मीठ चवीनुसार वगैरे टाकलेला असतो हे ते सगळं मिक्स होऊन जाईल मग ते मिक्स झाल्यानंतर ना एका बाऊलमध्येध्ये आपण गरमागर सर्व करू शकतो मग त्याच्यावर आपण सजवण्यासाठी अ ते वर सांद्याची पा कत कोोी ताकूतत असं मस्तपैकी असं झणझणीत म्हणजे जर आपल्याला एक्स्ट्रा स्पायसी हव्या असेल तर आपण त्या चिली ज आहे तो एक्स्ट्रा टाकू शकतो अस लाल लालसर कलर मध्ये जेणेकरून आपल्याला खाताना वगैरे म्हणजे मस्त लागेल तर हे होतं चायनीज नूडल्स बद्दल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता म्हणजे तुम्ही सांगा ही कशी वाटली मग त्यानंतर मी तुम्हाला याचे फायदे आणि फोटे देखील दोन्ही देखील सांगेन
हो मॅम म्हणजे तुम्ही जसं की आता न्यूडल्स आता बाहेरच आपण नूडल्स म्हणलं तर खू आपल्याला खूप म्हणजे खूप म्हणजे अस तिकडे ते व्यवस्थित वापरलं जातं का ते नूडल्स कसे म्हणजे कसल्या कुठल्यापणात शिजवले बॉइल केले गेले आहेत हे व्यवस्थित आहे का हे म्हणजे तिथलं जरा शंकाच असते आता जास्त करून कितीतरी आपण बा ऐकले बाबा की बाबा चायनीज खाऊन आले हचा मृत्यू झाला लहान मुलाचा म्हणजे डेथ झाली वगैरे वगैरे असं चायनीजमुळे अनेकांचे जे काही त्यात म्हणजे जे काही केमिकलयुक्त सॉस वापरले जातात त्याच्यामुळे, जर नक्कीच आपल्या तब्येतीवर ते परिणाम करतं त्यामुळे आपल्याला जे काही आजार होतात. मग त्यामध्ये तुम्ही होतात मग त्याच्या ते आपण अवॉइड करतो मग आपण तुम्ही जे काही म्हणजे. असं म्हणजे छान पद्धतीने जी काही घरच्या घरी जी काही न्यूडल्सची रेसिपी सांगितली ती म्हणजे अगदी ते स्वच्छ पाण्यात अगदी नूडल्स बॉईल करणे प करण्यापासून ते मग तुम्ही छान म्हणजे जे काही पौष्टिक फजी जे काही फाल म्हणजे फळ पालेभाज्या आहेत त्या तुम्ही ॲड केल्या त्याच्यामध्ये जसं की गाजर कांदा टॅमॅटो मिरची आलं लसणाची पेस्ट जी काही तुम्ही त्यामध्येे ॲड केला आणि त्याच्यात तुम्ही छानपैकी फोडणी वगैरे दिला आणि अगदीच म्हणजे जे काही पौष्टिक आहेत ज्या. आपल्या फळ फळेभाज्या जे काही आहे त्या तुम्ही खूप पद्धतीने त्यामध्ये छान पद्धतीने ॲड केलेल्या प म सांगितला असं छान पद्धतीने तुम्ही जी काही न्यूडल्स प न्यूडल्सची रेसिपी सांगित- खरंच म्हणजे म्हणजे घरच्या घरी बनली असेल पौष्टिक असे- आणि ती म्हणजे हेल्दी सुुद्धा असेल जसं की आपण त्याच्यामध्ये आपण थोडंसं कमी म्हणजे तेल कमी वापरू अगदी तेलकट करणार नाही. चवीला पण उत्तम करू. जेणेकरून आपल्याला कोणता आजार होणार नाही आणि- खरंच आप- त्याची चव ही चांगलंल्याली घेत ताई मग तुम्ही ही रेसिपी सांगितली मला खरंच मॅम माझ्या तोंडाला अक्षरशः सांगताना तुम्ही माझ्या तोंडाला पाणी सुटवत तस नक्कीच मी ट्राय ती घरी करेन मॅम आणि म्हणजे, जसं की आपल्याला तर बाजारात. जशी म्हणजे नूडल्स मिळतात ती खायचं आपण जस- करायलाच पाहिजे आणि घरच्या घरी तुम्ही असं छान पद्धतीने जे काही नूडल्स पद्धतीने आपल्याला बनवतात बनवता आलं पाहिजे आणि आपण ते अगदी सोपी पद्धत आहे मॅम आणि तुम्ही खरंच त्याला आपण छान असं मस्तपैकी जसं की सॉससुद्धा तुम्ही घर च्या घरी बनवायच. त्यासाठी दोन टॅमॅटो वगैरे घ्याय - - ते ते त्यात म्हणजे साखर वगैरे घालून. ते मस्तपैकी बारीक करून शिजवून म्हणजे अगदी छान पद्धतीने सॉस तुम्ही प मी नक्कीच ट्राय करेन मॅम. आणि खरंच अ- - खरंच म्हणजे हेल्दी फूड असं- - होईल असं मला वाटतं मॅम.
हा बघा आ हा म्हणजे बघा ना आता आपण चायनीज नूडल्स. खातो मग त्यातन आजिनो मोठो नावाचा जो प्रकार असतो तो म्हणजे प्रेग्नेन्सी म्हणजे ज्या गर्भ म्हणजे असतात मुली म्हणजे ज्या स्त्रिया असतात त्यांच्यासाठी घातक अस- तो. मग आ - - पण यामध्ये म्हणजे जे घरच्या घरी करतो आप- - त्यामध्ये हा पदार्थ वापरलेला देखील नाही म्हणजे तो सगळ्यांसाठीच - - ते पाणी आणि ताजा पदार्थ आहे. आता तुम्ही चायनीज नूडल्स म्हणजे चायनीज नूडल्स प्रमाणे तुम्ही चायनीज राईस देखील करू शकता. याला आपण शेजवान राईस शेजवान नूडल्स असे म्हणतो. तर चायनीज मध्ये पण भरपूर खूप पदार्थ आहेत जस की बघा आप चिकन सिक्टी फाय म्हणतो म्हणजे ट्रिपल राइस म्हणतो ट्रिपल राइस मध्ये पण मॅम आपण असच करू शकतो म्हणजे मी जस नूडल्सच - सांगितलं ना तस आपण ही रेसिपी करू शकतो फक्त ट्रिपल राईस मध्ये काय येतं थोडस म्हणजे ते स्पायसी असत मग त्यासाठी आपला जो आपण चिली सॉस जो वापरतो ना सांगितल ना तो खूप प्रमाणात वापरायचा म्हणजे जेणेकरून चवीला खूप अस तिखट लागेल आणि त्यासाठी ना वेगळ सूप- - बनवलं जात सूप देखील सोप्या पद्धतीने आपण बनवतो त्यामध्ये कोबी मंचुरियचे तीन पिसेस आणि थोडस सॉस वगैरे आणि कच्चे जे नूडल्स असतात ना आपले ते असे थोडस फ्राय करून घेतो जेणेकरून त्याची जी टेस्ट असते ना ती क्रंची वगैरे लागेल. अच्छा म्हणजे अशा पद्धतीने आपण चायनीजची जी रेसिपी आहे बाहेर न खाता म्हणजे हायजीन वगैरे सगळं मेंटेन करून घरात आपण सोप्या पद्धतीने स्वच्छ पद्धतीने घरात बनवून खाऊ शकतो जेणेकरून आता आपण बाहेर बघतो खूप कॉस्टली आहे सगळं ऐशी नव्वद रुपयाला येत. पण आपण त्याचं ऐ - - शी नव्वद रुपये मध्ये घरातील आपण चार चार पाच जण तर खूप सोप्या पद्धतीने खाऊ शकतो. तुम्ही खूप छान पद्धतीने म्हण हे ऐकुन घेतला माझी रेसिपी व्यवस्थितरित्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि याचा फीडबॅक मला नक्की कळवा शक्य असेल तर तुम्ही मला त्याचा फोटो पाठवा किंवा तुम्ही मला घरी बोलवून त्याची चव देखील देऊ शकता त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद.
हो. नक्कीच मॅम तमच्या घरी त घरी न किहोन मी न किचं नूडल्स खाईल. आणि खरंच तुम्ही खू छान रेसिपी बनवता थँक्यू मॅम ओके. ओके बाय मॅम.